नमस्कार या शब्दाला इंग्लिशमध्ये आपण आपण काय म्हणू शकतोय? काय तुम्हाला आयडिया आहे त्याच्याबद्दल? हॅलो नमस्कार याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतोय?
हॅलो.
हॅलो ओके नाईस क्वेशचन?
व
नाईस क्वेश्चन म्हणजे काय सांग तु?
नाही क्वेश्चन म्हणजे?
खुळा आहेस काय
हम्म.
अरे वरद काय विचारलं तुला?
काय?
नाईस क्वेश्चन म्हणजे काय?
नाहीस क्वेश्चन म्हणजे चांगला क्वेश्चन
नाईस म्हणजे चांगलं. आणि गुड म्हणजे?
काय?
गुड गुड
गुड म्हणजे पण चांगलं.
गुड ला अजून दुसरा काहीतरी तुम्ही शब्द विचारू शकता? सांगू शकताय काय?
गुड नाईस.
मराठी
चांगलं.
बरं तर तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही कोण कोणती झाडे लावलाय?
काडीपत्त्याचं आणि
हा को म्हणजे कशासाठी यूज केला जातो?
भाजी करायला का त्यात आत घालायला.
मग तो चांगला अशी चांगलं अस झाड आहे का ते? काय ते युज होऊ शकते त्याचा वापर होऊ शकतो शकतोय घरासाठी
होय.
आणि कोणतं झाड आहे?
आणि तुळशीचं आहे.
तुळस तर तुमच्यात तुळस असेल पण ते कशासाठी युज केले जाते? हं
खायला
ती चांगली वनस्पती आहे काय?
हं
अं खोकला वगैरे लागला असेल तर त्याला
त्याला कस खोकला लागल?
अरे आपल्याला समज स्वतःला खोकला वगैरे लागला.
ह हा हा हा हा हा आणि कोरफडच झाड आहे
कोरफडचे भरपूर फायदे आहेत असं मला ऐकायला मिळ मिळ म्हणजे मी ऐकलेलो आहे. मग तुम्ही सांगू शकताय का कोरफडची फायदे काय काय?
हं आमच्या एक त्यो टकला आहे ते लावून लावून त्याला केस आलेत.
बर म्हणजे ते जे आणि कशासाठी युज केलं जातं ते?
केसला लावायला.
केसाला लावायला झालं. केस वाढतात. त्याच्यामुळे केस चांगले होत. त्या केसाला शाईन येती तेच झालं मग आणि कोरफडचा? युज कशासाठी होतो? खायला खातात कोरफड
होय आम टीव्हीत दाखवतात पोट भरायलाच
होय मग ते कडू लागत नाही?
काय माहित? ते माणूस खाल्लाय त्यान
कोणत्या चॅनलवर बघितले तुम्ही?
डिस्कवरी
माझ्या मते हे स्किन केअर ला पण युज केलं जातं याच्यामुळे स्किन चांगली होतीय. असं मी पण ऐक मी पण ऐकलय तुम्ही ऐकलय काय?
नाही.
आं
नाही ऐकलं.
नाही ऐकला मग आता ऐकला ना मग तुम्ही पण रोज जरी कोरफड लावायला चालू केलं. तर तुमचा रंग काळ्याहून गोरा होऊ शकतो.
हं तुम्ही पण लावा तुमच्या वर तिथं पुढं टाकल्यावर केस ते ते
माझा ते कपाळ मोठं असल्यामुळे त्याच
म तिथं येते पण नाही ते
बर बर मला सांगा तुम्ही इंग्लिश मीडियम शाळा चांगली का? मराठी मीडियम
मराठी मीडियम
का इंग्लिश मीडियामचे पण भरपूर फायदे आहेत.
नाही काही नाही फायदे
नाही मग मराठी मीडियमचे काय फायदे आहेत तुम्ही सांगू शकताय?
फायदे
आा
फायदे आहेतत
तेच की फायदे एक दोन तीन तरी सांग सांगा की मराठी मीडियम मध्ये का मुलांनी ऍडमिशन घ्यावं
मराठी कुठे सेमींग सेमी मराठी
इंग्लिशमध्येध्ये का घ्यावं
सोपे असे असतेत
सोपं तर काय मग इंग्लिश मिडियम पण असतेच की तुम्ही जरा व्हॅलिड
कोण व्हॅलीड मराठीत बोला मराठीत
मग तुम्ही एक चांगला आन्सर द्या मला
आणि इंग्लिशच
तुम्ही एक चांगलं उत्तर दया आम्हाला
सोपं असते
आपली मातृभाषा आहे ना
हम्म
मराठी आहे येत आहे आवाज दादा तुमचा आवाज मला येते त्यामुळे माझं पण तुमच्यापर्यंत पोहोचणं साहजिकच आहे
तुमचं बाहेर वार आहे तिथं इथं वारं नाही आहे
होय काय मग आणि कोणतं तुमचं झाड आहे मनी प्लांट पण आहे ना तुमच्या घरी
असेल
त्याचे फायदे काय वगैरे काय ते शो साठी वापरलं जातं
शो साठी
शो साठी हा आणि तुमच्या घरामध्ये अशी कोणकोणती उपकरणं आहेत जे कोणकोणती मशीन्स आहेत
वॉशिंग मशीन फ्रिज मिक्सर
वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचं आहे
काय माहित नाही
आय थिंक सॅमसंगच आहे आणि सॅमसंग व्यतिरिक्त आणि कोणते वॉशिंग मशीन चांगली आहे तुम्हाला कंपन्यांची नावं वगैरे काय माहिती आहेत
नाहीई
हो आणि फ्रीजची कंपनीची वगैरे माहिती
मा माहीती नाही
ह फ्रिज नसला तर तुम्हाला चालेल काय
चालते
मग तुम्ही का घरी फ्रीज घेतलाय कशासाठी घेतलाय त्याचा वापर काय
दूध ठेवायला भाजी ठेवायला
का त्याच्या भाज्या त्या चांगल्या राहतात पण त्याचा दुरुपयोग पण आहे ना त्याचा दुरुपयोग दोन तीन सांगू शक मी सांगते तुम्हाला त्यांच्यामध्ये अन्न ठेवलं तर आपल्या शरीराला अफायदा होऊ शकतो
ते तुम्हीच ठेवताय
आपले शरीर वाईट दृष्टीस
हम् अ
वाईट आजार येऊ शकतात. आपल्याकडे आणि जास्त फ्रीज मधलं अन्न खाऊ नये असं म्हंटलं जातं. तरी पण चांगला उपयोग पण आहे वाईट उपयोग पण आहे. असं मला वाटतेंय! तुम्हाला कोणत्या गाड्या कि पाच तुमच्या आवडी गाडची नाव सांगा तुम्हाला आवडणाऱ्या
कुठली गाडी
गाड्यांची कोणती -
चार विलर फोर व्हीलर टू व्हीलर
बर फोर व्हीलर सांगा पहिला चार
अ बी एम डब्ल्यू, मर्सेडीज, ऑडी, नंतर थार,
बस चार झालेले आहे. म तुम्हाला याचपैकी कोणती घ्यायला गाडी आवडेल. पुढ भविष्यात
चारही पण घेणाराय
चारी पण घेणार हाय
हम्म
बरं टू व्हीलर मध्ये तुम्हाला सांगू शकता काय नाव
हीरो होंडा. स्पलेंडर.
बरं
चार्जिंग ची गाडी
चार्जिंगच्या गाड्यांची नावे पण आता आलेली आहेत.
ओला ओला नंतर
मग तुम्ही चार्जिंगची गाडी का निवडायला लागलाय आता सध्या
ह
सध्याच्या गडीला चार्जिंगची गाडी महत्त्वाची आहे. असं म्हणत आहेत. सगळी कारण काय
पेट्रोल म्हाग झालय
पेट्रोल महाग झाले. मग पेट्रोल कशामुळे महाग झाले असे तुम्हाला वाटते!
युद्ध चालुय
कोणत्या रा कोणत्या देशाचं युद्ध चालू आहे. आता सध्या
अमेरिका, इराण, इजराइल
यूएस ए मीन्स दुबई
ए इराणमध्ये दुबई येतेय ते
बरं बरं मग त्याचा फट तिथं युद्ध चालू आहे. मग त्याचा फटका आपल्या भारताला का
तिथ तिथ पेट्रोल अस तिथनं पेट्रोल येतय आपल्याला
बर मग त्याच्यामुळं मला ऐकायला मिळालं की गॅस सिलेंडर पण वाढ त्यांचे पण दर वाढलेत त्याच कारण काय?
गॅस पण तितनंच येतंय.
तिथनच येतोय काय?
हम्
मग हे युद्ध थांबलेय का नाही अजून मग
कधी कधी परत चालू होतय
अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत. कारण का तिथे तर पंतप्रधाना - पंतप्रधान हे नाहीयत. आपल्या भारताचे पंतप्रधान कोण मग
मोदी
मोती त्यांचं पूर्ण नाव सांगू शक -
नरेंद्र मोदी आ
नरेंद्र मोदी काय
हम्म
मग त्यांनी आता किती वर्ष झाली आपल्या भारताचं भारत आपला सांभाळताय ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून
ह. ए दहा वर्ष झाले असते.
दहा वर्ष होऊ शकत नाही चार चार चार आय थिंक बारा क्युवा चौ सोळा तर माझ्या मते आहे.
हा दहा मिनिट झाल्या ठेवा.
तुम्हाला मग अजून आपल्या महारात थांब रेल. एक मिनट आलो अस दे तुम्हाला महाराष्ट्रातील कोणते कोणते नेत्यांची नावे माहित आहेत का.
नाही आवाडी जेवढं मात
नाही माहिती
आवडी
नेते महाराष्ट्रातील बरं होते आपण कॉल केला त्याबद्दल धन्यवाद कार्य आहे थँक्यू
आता आत न्याला प्रश्न